हॅलो,
हॅलो, येतोय आवाज?
हो येतोय. नमस्कार ताई! कशात? काही नाही. चाललंय, घरातली कामं वगैरे आवरली. जेवण झालं आता.
अच्छा आज रविवार ना. नाही आमचं राहिलंय. रविवार ना जरा उशिराने.
हं.
नाश्ता उशिरा, मग जेवण पण उशिरा. मुलांचा मूड सुट्टीचा.
हं. त्यांच्या आवडी निवडी सगळं आज. हं हं, त्याच्यावरती. म दिवसभर पूर्ण त्याच्यामध्येच जातो आपला रविवार.
हो त्याच्यातच जातो ते सुट्टी असली की मग. एरवी तरी मग घाई असते प्रत्येकाला शाळेत जायची, ऑफिसला जायची. त जे आहे ते खाऊन घेतात. रइवारी मग हे कर ते कर.
अं, हं खत मुलांच तसच असत.
हं.
तुमच तरी मोठे. माझी त एक छोटी एक मोठी.
अरे बापरे!
तूम्हाला त खूप म ते छोटीला आ तर प्रत्येक गोष्ट खाणं पिणं सगळंच तिचं बघण. आवरायचं तिला झो-झोपून द्यायचं. ती दीडच वर्षाचीये.
अरे मग तर भुकेच्या वेळा पण आपल्यालाच लक्षात ठेवून भरवावं लागतं, हे करावं लागत.
म तिची खा-खाऊन झालं का म तिची वेळेवर झोप वैगरे ते तिच्या ब अन म आपण कसं म ते आपल्या म त्याच्यामध्ये कामात मग वेळ पण जातो आणि घरात पण सासू सासरे आहेत सांभाळायला तिला.
हं, अच्छा!
ह म त्याच्यामुळे मला काही वाटत नाही जास्त. आणि मुलगी पण सांभाळते. ती स्कूलमध्ये जाईपर्यंत.
अच्छा हा ते बरं आहे.
हम्म मगं संध्या
का सगळ्यांनी मिळून केलं तर मग एकावरच लोड नाही पडत तेवढा. काय केलं माज जेवण?
आज जेवण आम्ही, आज हे केलं आज आम्ही शेवायचे खिर केली. आणि दूधी भोकळा केला हमं.
आणि भजी -बिजी केली की नाही पाऊस पावसाच खावेशी वाटतात.
हो भज्जी, ह, मं, काय हे आमच्याकडे पाऊस आता सकाळीच खूप झाला आता नाही.
अच्छा
तुमच्याकडे?
आमच्याकडे भुरभूर चालूच आहे कालपासून असं मधून -मधून.
काल पण आमच्याकडे जोरात झाला आणि सकाळीच पण खूप जोरात झाला पहाटे पण आलाता.
हा
पडला. अकरा, साडे -अकरा वाजेपासून पाऊस नाही.
हा इथे झाली थोडी भुरभूर पण अजून भरलेला आहे म्हणजे येईल पण.
ह हम्म कसं खूप पावसामुळे असं खूप आळस- आळस येतो असं फ्रेश पण नाही वाटत.
हो
बाहेर कस फिरता येत नाही पाऊस चालू असल्यामुळे.
तेस ना
हम् तुमचचं चिकचिक नाही आता असं आता चिकचिक नसतेच ते पावसाचच पाणी असतं हो आपल्या आपल्या इकडे कसं काय सिमेंटचे रस्ते वगैरे त्याच्यामुळे चिक चिखल नसतोच हम् कसक हम्म, शेतीची लोकांची काम चालू झालेली असता हमछ टोमॅटोची लागवड वगैरे त्यांची सोय
कसे करतात पावसात काय माहिती बाबा.
मग बिचारे आपलं ते रेनकोट वगैरे घालवून ते शेतीचे कामं करतात.
हम्, आपल्याला चिकलात नको वाटत जायला त्यांच तर त्याच्यातच काम असतं सगळं.
म त्यांचं जीवनच त्याच्यावर अवलंबून आहे ना सगळं शेत मग त्यांनी पिकवलं तर आपल्याला भेटाल ना आज काय ह्, मं. ते हम्म. ते पाऊस होतं नाही तीत काय ते बिचार एवढ किती चिखल असतो त्या एक चिखलात पाय घालायचा परत वरती काढायचा घालत त्यांची कसरत त्यांनाच माहिती द पावसाळ्याची.
खरंच आहे मेहनत असते म्हणून तर आपल्याला मिळत.
म, ते भाताची शेती तर किती अवघड असते करायला लावणी वर्या म्हणतात ती.
शेतकऱ्याकडून भाजी घेताना घासगीस करतात ते मॉलमध्ये तर शिळ्या चार पाच दिवसाच्या भाज्या असतात त्या जे प्राईज असेल त्याच्यात घेऊन टाकतात.
आणि असं प्रत्यक्ष त्यांच्याशी हे करता काही कमी करता का कमी करता का
हॅलो हा आवाज गेला होता मध्येच म्हणून मी म्हटलं
मला फुल रेंज आहे ताई
हो का नाही मध्येच म्हणजे ब्लँक झालं होतं. मग काय माहिती रेंजचा प्रॉब्लेम येत असेल मध्येच थोडा
मला नाही मला फुल रेंज आहे मा माझ्या याला रेंजचा प्रॉब्लेम नाही येत. तुमच्याला आला असेल मग
मग आता काय दुपारचं निवांत?
हो आता बाळ झोपलेले आहे घरातली कामे वगैरे सगळी आवरली. बाळा छोटा असल्यामुळे पटापट सगळं आवरून घ्यायला लागतं आपल्यालाच करायला लागतो सगळं.
ती उठली की परत तिच्या भोवती
नंतर पाणी
हॅलो
ह हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो
हा येतोय आवाज?
हो येतोय तुमचाच आवाज येत नाही ताई
हा मग इथे रेंजचा प्रॉब्लेम येतोय वाटतं
तुम्हालाच रेंजचा प्रॉब्लेम तुम्ही सांगलं
तरी मी इथे खिडकीतच बसलेली.
हो ना मी पण इकडे रेंच ह याच्यावरतीच बसलेली मागे दरवाज्यामध्ये पायरी वरती
तेच ना टेन्शनकं जायला तरी पण मध्ये मध्ये आवाज जातोच आहे.
हम्म तुम थोड रेंज मध्ये या ना तुम्ही
हा मी रेज मध्येच आहे आहो
फिरायची वगैरे आवड फिरायची आवड आहे पण मग बाळामुळे सुद्धा सगळं स्टॉप केलेलं आहे. हॅलो
हॅलो
ह हा फिरायची आवड आहे पण मग बाळामुळे सगळं स्टॉप केलेलं फिरायला जायचं वगैरे.
हो ते परत बाळालाही सहन झालं पाहिजे म्हणून. बरोबर बाकी मग मग फिरायचं नाही बाकी काय छंद मग?
ह
बाकी छंद काय मग हॅलो?
हां बोला ना
हा म्हटलं बाकी काय छंद आहेत.
का हो? हॅलो हा मी बाळा मोगू शक्य तो बा कुठच फिरतली
हा नाही पण मग म्हटलं बाकीच मग काही हॅलो.
हा येतोय ना आवाज बोला ना.
हो येतोय म्हटलं मग बाकीच काही छंद म्हटलं घरात बसून काही दुसरं काही आहे का असं. आवडीचं काम मग
अ
अच्छा अरे वा चांगले.
हाम ब्लाऊज वगैरे शिक हा बोला ना येतोय ना आवाज. ब्लाऊज ब्लाऊज. ब्लाऊज शिवते आमचं दुकान आहे किराणा किराणा दुकानात पण जाते.
अच्छा हा मग आहे म्हणजे वेळ जायला भरपूर.
हम्म. आणि कसं ते बाहे बाहेर कसं हो ते मग मशीनच्या कसं होते मशीन वरतीच बस्त जाऊन ये. मग ते ब्लाऊज वगैरे शिवणं बंद केलेले सध्या
हो बाळ झोपलं की करता येत नाही जाग असलं की त्याच्या मागे मागे.
हम् आणि मग ते कस नको. वाट मग स्वतःच पण नाही करायचं आणि बाहेरच पण नाही करायचं आता. जोपर्यंत तिला कळत नाही ते कसं ते आपण आपण. तिकडं कामत राहायचं ते तिकडं जायचं मशीनकडे आणि मग हेच करत. चालूच करत येईल लाईट वगैरे जाईल त्याच मशीन मध्ये त्याच्यापेक्षा सगळ स्टॉप केलेलं आहे.
हो बरोबर आहे आपण कामाच्या याच्यात पटकन मुलं येऊन हात टाकतात भीती वाटते.
अ म. आणि मी कसं मी वरती असते स्वयंपाक वयरकर तर ती इतक्या जिना उतरून खाली पण जाते. आणि मग लक्ष ठेवायला लागत मग खूप लक्ष ठेवायला लागतं.
चेवा लाग. लहान मुलांकडे.
हम् हम्म.
फळी वगैरे नाही लावली का दरवाज्याला.
त्याच्यामध्ये सगळं म्हणजे कोण सगळे सांभळच असतात तिला.
हा.
हम्म आणि मुलीला कसं. सकाळी शनिवारी लवकर स्कूल असते ती लवकर गेली जाते आणि मग येते. तसं म इतर दिवशी दुपारून असते.
हा हा ह.
हम्म.
बरोबर. दुपारीपर्य जाईपर्यंत मग तुम्हाला चांगलंच.
ह हो आणि मग माझं काम आव्यापर्यंत. सासूबाई पण सांभाळता तिला.
अच्छा लहान आहे का ती.
हम्म दीड वर्षे. अ ती मोठी एक मोठी ती आता पाचवी लाई
हा हा नचते तशी अजून
ह ती लहानच आहे मग तिचं पण सगळं आवरून द्यायला लागत ना. टिफन वगैरे हम्म, हम्म.
अभ्यास घेणं
नाही तिची ती करते मी नाही घेेत अभ्यास.
अरे वा ते बर हे.
तिची ती करते टीचर फ परत तिचे हे पण आपले एक्झाम वगैरे चालू असताना. स्कूल मधून मग टीचर तिचे क्लासेस वगैरे ते. ती शाळेमध्ये तिथतच असतात.
अच्छा हाय आपले स्कॉलरशिपस वगैरे.
हा ते झाले आता ते नवदय असतन बघा त्याला बसलेली.
हो, हो, हो, अच्छा.
त्याच्यात पण मग
शाळा सुटल्यार असतोना?
नाही, नाही शाळेतच असतो शाळा भरण्याच्या अगोदर
अच्छा.
हम्म.. ती खूप उद्योगी, उद्योगी ती पण खूप उद्योग करते.
हो का जाऊ देऊ मुलं अशी चंटच चांगली वाटतात.
हा.. पण ती घाबरत पण नाही लय डेरिंगबाजपणा करती.
तर असंच पाहिजे मुलींना तर असं राहिला पाहिजे आता गरीब राहिलं की काही खरं नाही.
हम्म. आणि तिला मी सांगितलेलं आहे का तू असं मागं राहायचं नाही तुला जी टीचर म्हणेलना एक्झामला बसायचं त्या ते तिच्यात हो, हो नाव देत राहायच. कस स्टेज तिची स्टेज डेअरिंग पण भरपूर आहे.
हो का स्पर्धांमध्ये वगैरे पण भाग घेत असेल?
हो घेतीना हम्म आता मागे पण नासिकमध्ये तेच झाल होत बघा ड्रॉइंगच्या तेव्हा पण तिच्यात पण होती ती. हॅलो..
हॅलो.
हा बोला ना येतोय ना आवाजात दहा, द हॅलो.
कॉल येतोय का तुम्हाला कोणाचा?
नाही, नाही कॉल नाही येत हे ताई दहा मिनिट झालेत बरं का.
बर, बर ठीक आहे मलाही एक कॉल येतोय तो अटेंड करते मग मी तुम्हाला करते हा.
हो, हो, हो.